हो. ना.
हा हा बोला काही ते. हेच सांगत होते. ते. महालक्ष्मींचं.
हा.
हा तर इतक्या म्हणजे जागरूक आहेत त्या खूप.
हो ना.
हम्म. म्हणजे त्यांचं कस ये ते, एकदा काय झालंत. अ आमची तिकडची बाई होती ना एक, तर तिचा नवरा जळाला होता ते अ गिझर होत ना त्यांच्याकडे ते गिझर फुटलं होतं.
हा.
हा तिचा नवरा जळाला ता, मग तिने नवस बोलला माझा नवरा ठीक होऊ दे बाबा असं तसं.
अच्छा.
हा. मग म्हणे मंगळसूत्र करेल म्हणे दोघींना पण, हे ते असं नवस बोलला तर तिचा नवरा म्हणजे मरायच्या दारातून आला वापस.
अच्छा.
आयसीयूमध्ये भरती होता तो. पूर्ण जळाला हो तर म्हणजे ते गिझर फुटल्यावर मंग ते पूर्ण जळणार ना माणूस आणि तो आतमध्ये होता. आंघोळ करत होता, हं गिझर ऑटोमॅटिक फूट लई होतंय मग ते.
हां.
हम्म तेच ना. हम्म म्हणजे आहे त्यांचं खूप काही आहे. भरपूर काय काय असं झालेलंय म्हणजे ते, आमच्या त्या, मम्मीच्या मॅडम येत ना एक. तर त्यां काय?
हा बोल ना.
मम्मीच्या मॅडम हायेत ना एक, तर त्यांचं पण हे ना
हां.
त्यांचा पण मग नवरा पेपर देत होता.
अच्छा.
त्यांचा नवरा पेपर देत होता, तर मंग त्यांच्या नवऱ्याला पण मग हे केलं का म्हणते त्यां-त्यांच्या नवऱ्याचा नवस केला त्यांनी की अ पास हू दे बाबा म्हणून असं तस, मग साड्या देईन. साड्या चढवेल अ पितळाचे मग बाळ्या दिन केले होते त्यांनी त्यांचा नवरा पास झाला होता ना, अं हा हा जज जजची परीक्षा देलती ते वकील होते ना, मग त्यांनी जज परीक्षा दिली ती, तर मंग ते पास. होऊ दे म्हणून नवस केलता तर, मंग झालते पास त मंग साड्या दिल्या होत्या ना.
हो का, चांगलय मग.
हो. पणजशीे आहेत भरपूर.
ते सत्याचेच असतात महालक्षम्या.
होय तेच ना. हम हम हम. आणि आमच्याकडे म्हणजे, तिकडे कस ये माहितीये का तिकडे दर महालक्ष्मी. लक्ष्मीला आहे ना म्हणजे एक अनोळखी व्यक्ती येत आणि जेऊन जातो.
हो का?
हा दर म्हणजे प्रत्येक महालक्ष्मीच एक प्रत्येक म्हणजे मी जेव्हा मला जेव्हापासून समजत ना तेव्हापास पाहतेय दर महालक्ष्मीला एक अनोळखी व्यक्ती येतं. आणि ते जेवण करून चाललं जातं आणि ते दुस दुसर काहीच नाही मागत. जेवायलाच दे बाई आणि जेवायच्या दिवशी देव्या जेवायच्या दिवशी येतो तो. जेवण करून पूजे आरतीच्या वेळेस बरोबर येतो. आरतीच्या वेळेस आला का, हा मग आरतीच्या वेळेस आला का आरतीपुरता थांबतो. मंग अ देवीला जेवण वगैरे दिलं का अर्धा एक तास बसतो तो, मग त्याला जेवण द्याय च्या आधी सवासन्या जेऊ घालून, त्याला जेवण दिलं का मग तो उठून चालला बघ.
अच्छा.
मणूस बाई एकदा तर अ अशी पूर्ण एकदम अशी अ माहूरच्या बांगड्या नाही, माहूरच्या म्हणते. तुळजापूरच्या बांगड्या नाही का, त्या पिवळ्या कलरच्या हिरव्यान, पिवळं डॉट्स असतात त्याच्यावर. तेवढं पूर्ण भरून हातं, दोन्हीपण हातं पूर्ण पूर्ण भरून आली होती. ती एक बाई मळवट पूर्ण भरलेली तिची.
अच्छा.
हा तशी बाई आलती, एकदा तर हा.
तु मला सांगितलंच नव्हतं कधी असं.
नाही असं नाही सांगितलं. माझ टाईमच नाही आला ना सांगायच कधी.
अच्छा.
हा.
हं.
ती बाई आलती, मग ती बाई थांबली, जेवली वगैरे आणि गेली. एकदा हां एक एक गरीबाच्या रूपात आलंते, एकदा गरीब आलता एकदम म्हणजे भिकारी एकदम. तर तो आलता एकदा, मग तो एकदा जेऊन गेला. एकदा तर कोण होतं काय माहिती, ते पूर्ण म्हणजे अ अ शंखराच्या रूपातच, पूर्ण शंखराचं हे अवतार त्यांचा. तोंड, बिड सगळं हां ते साप गुंडाळलेला. नकली होता तो? हा नकली. पण पूर्ण शंकराचे च्या वेशातच आलता तो आणि बरोबर जेवायच्याच दिवशी महालक्षीम्या. हा तो शंकराच्या रूपात आलता मंग तो तो म्हणणार बाई जेवण आहे का, जेवायला हाय का? आणि दुसरीकडे कुठेच नाही जाणार बर का तो बरोबर आपल्याच म्हणे आमच्याच घरी यायचा.
अच्छा.
त्याचवेळी यायचा तो, मग जेवण वगैर जेवायला वगैरे हाय का? मग आई जाऊच नाही द्यायची, त्या दिव त्यावेेळेस तर कोणालाच जाऊ नव्हती देत आई. तर मग आई बोलायची थोडा वेळ बसा, देवीची आरती वगैरे होतीये. आरती व्हायची आहे आणि दरवेेळेस तसंच होतं, की नाही का आरती व्हायच्या आधीच एखाद व्यक्ती येऊन बसतच.
हो.
बरं आहे ना बाई, देवाचं रूपच हे ते.
हा मग तो येऊन बसला, किती वेळ बसला तो. आणि नाही तो नव्हता बसलेला, तो बोलला म्हणे. मी एक फेर फटका मारून परत येतो म्हणे. मग आरतीच्या वेळेस बरोबर आलता तो, आम्हाला टाईम होता आरतीला तर. आरतीच्या वेळेस बरोबर आल आता आरती झाली. मग सवासण्याना जेऊ घातलं, आन मग त्याला जेवायला दिलं.
असं.
हम्म, दरवेळेस असं काही ना काही काही ना काही होतच.
अ, तुमच्याकडे किती वाजताची आरती करतात मग?
बारा वाजता, करेक्ट बारा वाजता आरती करतात, हो.
अच्छा.
सकाळी करेक्ट बारा वाजता आरती असते.
हा इकडे संध्याकाळी करतात, सहा वाजता.
हो, इकडे आमच्याकडं म्हणजे ब- बारा वाजता त्यांना जेवण वगैरे देऊन आ आरतीचे ताट, ते दिवे वगैरे असतात ना, ते दिवे हा ते दिवे वगैरे पण, असं असतं सगळं तिकडे. बारा वाजता करेक्ट हम्म.
हम्म.
तेच ना.
बरं आहे ना बाई, देवाचं असतेच बाई थोडं. हा आणि महालक्ष्मी आईचं तर खूपच असते.
त्यांना की, अ साड्या, म्हणजे साड्या कबूल केलत्या ना, वैभव लाग, म्हणजे वैभव लागू दे म्हणून.
ह का.
हा, मग सोनू मावशीचा पण लागलं ना मग नवस साड्या दिल्या, त्यां तिने नेकलेस वगैरे साड्या-बिड्या, सगळं मग तिने दिलं. ओटी वगैरे भरली. आणि स्नेहा वहिनेने पण केला हा, की बाळ होऊ दे, मग मी तुला माझ्या घरी बसवेन म्हणून, असं तिला बाळ नव्हतं होत ना, चार पाच वर्ष बाळ नाही झालं, तिने आपल्या देवीला नवस केला, अन् लगेच बाळ झालं तिला. त्याच वर्षी.
हा, मग तिने बसवलं का?
अ नाही आता. ह्या वर्षी बसवणार आहे, तिचं मग ते झालं ना, तिचं मग त्या वर्षी बाळ, ज्या वर्षी बाळ झालं, त्या वर्षी नाही बसवता आलं तिला, मग त्या वर्षी सागर भाऊ पडला, ऍक्सिडेंट झालता सागर भाऊचा.
ह का?
त्याच्या दुसऱ्या वर्षी मग ती म्हणली म्हणे, ह्या वेळेस श्रध्दाकडे आहेत, म्हणून मी नाही बसवत. तर त्या वर्षी पूर्ण घर जळालं होतं तिचं. मग दोन पती च्या महालक्ष्मींच्याच दिवशी ती महालक्ष्मी पहायला गेली. दुसऱ्यांकडे, हळदीकुंकू ला दिवा लावलेला होता, गणपतीचा. पूर्ण घर जळालं. हो, हॉल पूर्ण जळाला तिचा. हम्म, काळा- काळा झालता. पूर्ण, पडदा वगैरे सगळं जळालं होतं.
हो ना, ते महालक्ष्मीच.
महालक्ष्मींचं तसच असतं ना, कडक असतं ना जरा, हम्म. आई बोलत होती बर का तरी तिला की, नाही का हे बघ, तू कबूल केलंय, मग तुला बसव्यावाच लागतील.
हो ना.
हा तुला ते असेल म्हणे, ती म्हणे मी बसवणार आहे. पण आत्ता नाही. असं जसं, मग ते दोन वेळा तसं झालंच तिचं.
हा.
हम्म, म आता ह्यावर्षी बसवणार आहे वाटतं.
मग अच्छा
हम्म, कारण ते आईला द्यावे लागतात ना, वाटतं. मग म्हणे, आई, मला, मला कोण तिला पण एक खट्ट्या नाही देऊ शकणार म्हणे, मग आता ह्यावेळेस तिच्याकडे दिल तर, मग पुढच्या वेळेस माझ्याकडे देईल, म्हणे, आम्ही आता.
हा.
असं.
हो ना, बरोबर आहे.
हम्म. तेच ना.
असतेच तसं, करावी लागते. महालक्ष्मीच खूप कडक असते.
खूप असत म्हणजे सगळं घर, साफसूफ करणं हे ते खूप.
हो ना खूप करावं लागत त्यांचं, ते करतच राहावं लागतं.
आणि आधी अ आधी पण कसं आमच्याकडे ना अ म्हणजे खूप आधीपासून आहेना जेव्हापासून महालक्ष्मी बसवते ना, आई तेव्हापासून असा हलता देखावाच होता.
हां.
हां.. हलता देखावाच म्हणजे, स्टार्टिंगला आहे ना आमच्यावर. ते एक जण राहायचं बाळू मामा, बाळूदादा म्हणून.
हां हां.
तर तो बाळूदादा करायचा त्यांनी तर, इतक्या मस्त मस्त हलते देखावे केलेले आहेत की बस. त्याने. दहीहंडीचा हलता देखावा केलेला आहे, त्याच्यानंतर मग शंकर. पार्वती मध्ये बसलेली आहे अन गणपती त्यांना फेर्या मारतोय असा पण हलता देखावा केलेला आहे. खूप छान छान केलेलेत हा त्याने, खूप छान छान केले होते मग त्याच्यानंतर. ते झालं मंग तो चालला गेला त्याच लग्न वगैरे झालं.
हां.
हम्म. तो चालला गेला मग, त्यानी पण नवस. केला होता की माझं लग्न, ह्या पोरीसोबतच होऊ दे कारण की त्याचं लव मॅरेज होतं. ते या या पोरी सोबतच होऊ दे मंग झालं हा मग झालं होत त्याचं, पण मग त्याची बायको वारली‌ आता. ता हं म्हणजे बाळ झालं अनं, त्याची बायको वारली. प्रेग्नेन्सी मध्येच वारली त्याची बायको.
त्यांनी महालक्ष्मी ल्या, बसवल्या नव्हत्या का.
नाही तसं नाही महालक्ष्मीया बसवेल म्हणून नव्हतं बोलला काही तो. दर्शनाला घेऊन येईल बाबा दर्शनाला येऊ जोडीने असं बोलला होता.
हा हा.
हम्म. तो खूप मोठा म्हणजे, डायरेक्टर आहे आता फ्लीमचा. फिल्म्स वगैरे करतो तो हा, म्हणजे असे हे कार्टून्स वगैरे आहेत ना.
हां हां.
त्याचे अं.. म्हणजे कार्टून्स वगैरेना आवाज देतो. फिल्म्स करतो, भरपूर भरपूर फिल्म्स आहेत त्याच्या. आता दुसरं लग्न पण केलं त्यांनी, पोरगी ती बाई सम तिची ती संभाळते त्याच्या पोराला.
हो का, त्याच्या बाळाला सांभाळते मग ती.
हो तीच चांगली आहे खूप म्हणजे, तो करणार नव्हता लग्नं. पण मंग सगळ्यांनी फोर्स केला की हा, बाळासाठी कर म्हणून कारण की त्याचं. खूप प्रेम होतं, त्या पोरीवर.
अच्छा.
हम्म.
हो ना.
हम्म हां..
बरोबर आहे ना.
हां.
हम्म.
मग काय आणि म्हणता बाकी
काही नाही ग. चांगलं झालं ना बाई मग त्या मुलाला आईसारखी पाहिती ते म्हटल्या चांग
नाही खूप छान पाहिते ती आमच्या घरी आली होती ना एकदा तर मग तस सांगत होता ना हो, घरी आली होती ना ती एकदा. हम्म.
चांगलंय.
हम्म काय तर.
हां तसंच पाहिजे बाळ सांभाळणारं.
हो मग काय तर.
हम्म त्याचे बाळ सांभाळत असेल, तेव्हाच ते व्यवस्थित होते ना सगळं
हो.
बरोबर आहे, त्यांनी मग दुसरा प्लॅन केला नाही ना मग दुस दुसरं बाळ नाही होऊन दिलं त्यांनी कि ह्यालाच पूर्ण मोठं कर, हा.
मग त्याला वाटलं असल की दुसरं जर होऊ दिलं, तर तिचा जीव त्याच्यात लागेल ना मग याला हिला सांभाळणार नाही ती थोडस
जेक्शन नव्हतं ना की मला काही प्रॉब्लेम नाहीेये, मी ह्याच्यावर पण राहू शकते. हा माझाच मुलगा आहे अस असं तसं बोलली ना ती दुसऱ्यांना लागलेला हम्म.
हम्म मग तेच चांगलं आहे ना
हो.
तसे केस पाहायला मिळतच नाही, होता होऊसतर.
हम्म ते तर हायच, हम्म.
हम्म चांगलं झालं ना मग
हो मग काय तर.
म तेच तसचं पाहिजे बाई, आजकालच्या मुलांना आई सा